काय करालीस?
काय नाही बसलेलो.
तेच गेम खेळणार आहेस काय विचारायचं होतं.
गेम खेळाय होय.
हा.
नाही नाही जरा खेळालोय.
काय खेळालायस.
व्यापार
व्यापार.
होय.
ते काय असते?
अ दोन भाव आहेत त्यांच्यावर खेळालोय.
हा.
माहित नाही व्यापार.
नाही.
ऐकून माहित असेल की तुला ते.
ऐकून माहित आहे सोड खरं कधी खेळलेलं नाही मी.
खेळला नाहीस तू काय पण सांगू नकोस मर्दा.
आरे खेळलो नाय तर.
हो तुमच्यासारखी मोठी माणसं हा. मोठा व्यापार करताय तुम्ही गेम कुठली खेळताय तुम्ही. तुमचा खरोखरचा व्यापार असतोय.
हा मोठी तुम्ही.
बर म्हणून तुम्ही खेळला नाहीसा बाबा आम्ही काय खोट्या व्यापार वर खेळणार तुम्ही.
हम्म आता म्हण मोठा व्यापार खेळताय तुम्ही.
होय काय हं
ह
गेम नाही आता नाही जरा व्यापार खेळालोय मी.
चालते कस असतंय ते?
ते का आपलं लुडो खेळते की नाही तसच असते सेम खरं लुडोच कसा असते माहित हाय. चार आपल्याला मार्कर दिलेले अस ना ते.
हा.
तर हेच्यात एकच असतोय.
एकच.
एक मार्कर प्रत्येकी. आणि चार खेळाडू असतात आणि एक बँकर असतय असाख्या काय असते हा. म्हणजे बँकर म्हणजे काय पैसे सांभाळणारा.
हा, म्हणजे त्यात असं नाही काय लुडो सारखं दोघांना खेळता येते तिघांना, चौघांचं पाच किंवा सहा जण असं.
अ बघ खरं एकय आपण किती जण म्हण खेऊ शकतोय तिच्यात.
किती जण पण?
मॅक्झिमम सहा जण. खर जास्त पैसे असले, पैसे जास्त असले अ तर आपण दहा जण पण खेऊ शकतोय. जर हा जर अ तू नवीन जेव्हा व्यापारी घेतोस की नाही त्यात तेवढेच पैसे असात म्हणजे जास्तीत जास्त चार किंवा पाच खेळणारे. खेळतील एवढेच.
जे जास्त खेळायचं असलं तर दोन मिक्स करायचे काय?
हा दोन मिक्स करायची.
हा हा.
पैसे कस असतय माहित हाय बँकेत पैसे लागत्यातच रे.
हा.
कारण की बँकेत ना आपल्याला पैसे घेता येत देता येत बँकेला. उधारी घेत येत्या त्याच्यात उदारी आत्या.
उधारी पण असते.
हा बँकेतले.
म्हणजे ते कसं खेळतात तेी
डाईसवर असते आणि त्याचे रूल्स असत
रूल्स काय असतात
रल्स आताम म्हे आठ रूल्स असतात बघ हा आठ त असतात म्हणजे मध्ये असं एक मोठा स्क्वेअर असतोय
हा
आणि साईडला अशी जागा असतात म्हणजे एअरलाइन्स जुई बीच हा जुईबीज जू परत शिपिंग कंपनी इलेक्ट्रॉनिक कंपनी
हा
आणि भरपूर अशा क करून माझ्या म एकवीस कंपन्या का एकवीस जागा आहेत
जस एका लाईन
हा नाही नाही अशा बरोबर जो स्क्वेर आहे की नाही तो
हा
स्क्वेअरच्या बरोबर लाईनला अशा कडेकडेला असतेत
जा अस साईडन अस बॉर्डर असल्यासारखं
त्या
जेल पण असते
हा जेल पण असत्या परत योगा
हम
आम खुर्ची
हम्म
हे पण असतेत नळ कंपनी म्हण अशा कंपन्या म्हण हा कंपनी असतात परत आपल्याला हॉटेल असते त्याज्यात घरं असत काय ते आपल्याला विकत घेता येत्यात त्या रेट वर प्रत्येकेची एकेकाच समज एक नळ कंपनी आहे
हम
पाण्याचा साठा म्हणजे पाणी
मग त्याज्या रेट कसा कळणार आपल्याला
लास्ट रेट जु आता जुईबीची शेतीला एक लाख ला जुई बीची
एकेके ची जास्त किंमत असते काय
हा ठरावीक केजी जुई बीच एक लाख परत शिकिंम शिपिंग कंपनी दोन लाख परत झूध दहा हजार नळ कंपनी पन्नास असं पन्नास रुपये मग ते विकत घेतला आता समज मी बीच घेतला खेळताना काय बीचवर बीच आता एक लाखाला आहे की नाही त्याच्यावर समज तो आलाच खेळताना बीच
म्हणजे तू बीज खरेदी केलायस आणि दुसरा तुझ्या बरोबर खेळणारा तिथ पर्यंत आला तर
बीचवर आला तर काय नाही त्याला चार्जेस बसणार ते त्याच्या पावलांच्या अनुसारा असणार ते तिथं मधी चार्ट दिलेला असते त्या चार्ट बर दिलेला असेल
म्हणजे काय दिलेलं असते
कि असा अस या पावलावर आला की याला एवढा एवढा दंड बसणार म्हणजे एवढ एवढ बसणार
म्हणजे तू तर तुझ डायस पेक्सला कि एक ते सहा पर्यंत पडतेय तुझं
हा
तर तू किती पावलांवर आलायस त्याच्यावर तुझ किती चार्जेस पडणार ते असतील्या
हम
हम हम
मग नळ कंपनी आता समन्न कंपनी पन्नास रुपये घेतली दर जास्त नळा हाय नळ कंपनीला
हम्म
पण कसा असते म नळ कंपनीचा नळ कंपनी वर जर कोणतरी आला
हम
सोय मिळाला समज
हम
किती पाच पावलान
हा
तर त्याचा कस असतय तिथं लिहल्यालं असते कि असा हा व्यक्ती जर पाच पावलावर आला
हा
तरी याला असं असं भाडं द्यावं लागेल म्हणजे पाचशे म्हण
तू जेवढ्या पावला येणार तेवढं तुझं असं भाडं पडणार
हा हा
आणि मग ती जागा जर का जे आलाय तिथं त्याला खरेदी करता येत नाही परत
खरीद नाही ना एकदा घेतल का नाही ते करता येत नाय हा किंवा त्याच्यात असं अनेक लिहिलं आणि बँक बँक असत्या
हा
त्या समज आला देऊ
बँक वर
हा नाही बँक नसत्या तेज्यांत
त्यात नसत्या काय
हा त्या त्या बोर्डवर बँक नसत्या बँक म्हणजे काय एक व्यक्ती जो पैसे सांभाळणार जो टॅक्स तीन घेणार इंटरेस्ट घेणार तो बँक म्हणजे त्याला तो साइड ला खेळत खेळत बसवाात तो बघणार ह जर टॅक्स आलं सोयम्या ज टॅक्स आलं ते देणार परत समज भाडंबिड आलं ते बँकेत जाणार जमा होणार बँकेत किंवा ते माझ्या भाड माझ्याकडे येणार आणि जे गवरमेंट असणार म्हणजे अस अस या या व्यक्तीनं बँक केला इतकी इतकी रक्कम संमदेवी
हा
म्हणजे अ पन्नास रुपये किंवा शंभर- रुे बँकेला रक्कम द्यावी
म्हणजे असं व्याज दिल्यासारखं
व्याज सांबर
मग ते तसं द्यायचं का द्यायचं का तसं ते
तिथं मधील त्या चार्ट मी सांगितल क नाही. मधी लिहिलेल्या असते ते त्यात लिहिलेला असते कि आता समज न नाही नळ कंपनी कस असते माही नव्या कंपनी विषय नवी कंपनी म्हण इलेक्ट्रिक कंपनी लाईट बिल हे कसं असत हे गव्हरर्मेंट ला जातय.
गवरमेंटला डायरेक्ट.
हा गव्हर्नमेंटला जाते किंवा पैसा आला पैसा गेला हे आणि दोन असते तेज्यात. मेन म्हणजे पैसा आला म्हणजे कसा असते. तू जर समज एक पहिला फेराला आला.
हा.
हा आणि तो माझ्या मते एक दहा पा च पावलावर आला त्यो म्हणजे एक इव्हन नंबर किंवा आणि ऑड नंबर माहित आहेत तुला?
नाही.
म्हणजे दोन, चार
आमजे तसय दोन, चार, सहा, एक, तीन आणि पाच.
हा तसे जर समज दोन चार वर आला. तर त्याला पैसे भेटणार
पैसे भेटणार आणि जर का ऑडला आला तर तेला द्यायला लागतात काय
ते बँकेत द्यायचे पैसे किती असतील ते. हा एक वर आला एक ना आला तर त्याला शंभर द्यायचे. दोनं आला तर पाचशे द्यायचं तीनं आला म्हणजे तीनं आला तर पाचशे दयायचं आणि सहा आला किंवा पा प्रचनला तर त्यांना एक हजार द्यायचं असं.
म्हणजे पाच ने जर का आला तर त्यान. बँकेला द्यायच आणि सहाणे जर का आलं तर बँक त्याला देणार.
हो बँक त्याला देणार. पैसे आलेय पैसे गेले सगळं जोपर्यंत घेत नाही. आणि कंगाल होत ना तोपर्यंत समोरच्याला.
हा आ समोरच्याच कंगाल झालं तर तेजी जा
ते संपला ते आपल्याला घेता येतात म्हणजे तो आपल्याला देणार पै विकत ही जागा तुम्ही घ्या म्हणून हवी असली तर.
म्हणजे हाय त्याच किंमतीला का कमी करून किंवा जास्त करून.
नाही आहे त्याच किंमतीला.
काय जे पैसे कमी पडले तर.
हा आता इलेक्ट्रिक आता नळ कंपनीचा कस असते. नळ कंपनी वर तू समज गेलास
हो
तर तुला व्याज द्या म्हणजे पा बिल द्यायला लागणार हला बँकेला.
बँकेला.
हा आणि समज. जर त्यात एक असतोय ते माझ्या लक्षात नाइ आता हम्म त्यात एक असा बॉक्स असतो. त्याच्यावर जर समज गेलास आणि त्या त्या आकड्यावर आलास तर तुला जेलमध्ये असं टाकतंय एक एकदा.
जेलचा काय विषय यो
जेल कॉर्नरला असतोय का कोपऱ्यात.
हा.
तर जेलमध्ये तुला दोन ते तीन डाव घेता येतात तुझे वाया जातात दोन ते तीन डाव. नाही खेळाचत बाकीचे खेळणार म्हणजे तूच थांबला
ह.
तुझा जो तुझा गुन्हा झाला तो एक काहीतरी एक असा मग तो गुन्हा जोपर्यंत संपत नाही आहे जोपर्यंत तू खेळू शकत नाही
जर का मग जर का तू त्या जेलमध्ये आहे समज
हो
आणि तू खरेदी केलेल्या जागेवर कोणतरी आलं
हो
तर तुला त्याचेे पैसे मिळणार
भेटणार की भेटणार आता जुई अ जुई आहे का नाही आता एक सम एक जुय या समज
हो
मग जुई एक घर आहे त्या घरात जर समज आला तर त्याचं भाडं द्यायला लागणार आता तू मी घर घेतले विकत जेलमध्ये आणि तू त्या घरावर आलास तर तू मला तरी पण भाडे द्यायच असतो.
तू जेलमध्ये असलास तरी तुला भाडं मिळणार.
हा आणि ते पण भाडं कसं असते माहितीय आहे तू त पहिल्यांदा आलास
हा.
तुला शंभर दुसऱ्यांदा आलास
हा.
तुज वाढणार तिसऱ्यांदा आलास तर वाढणार अस असं असते तेज. ते घेतात.
तसं का ते वाढतेय का?
होय वाढते कारण की जर आपण नंतर नंतर कसं रिन्युवेशन करत जातोय. आपण इथल्या घराची कशी आपण रेअल मध्ये करतोय.
हा.
तसं.
तसं होय.
हा.
त्यात जर का एकाकडचं पूर्णच पैसे संपला आणि त्याचे जागा पण संपल्या तर.
मग तो आउट बाहेर.
त्यात जिंकायला कसं जिंकायचं कसं?
जिंकाय ज सगळं विकत घ्यायचं तेन.
सगळंच बाकीच सगळ्यांना हरवायचं.
हा सगळ्यांना हरवून सगळं विकत यायचं म्हणजे एक बिझनेसमॅन करतो की नाही.
हा.
सगळं सगळं विकत घेतोय.
हा.
करा ना सगळ्यांना मागं ठेवून कशा टाईप मध्ये.